का हॅलो
हा लागला का कोण
हा
हॅलो
अरे ते काय पपप मेसेज झाले ग खाली अन नोन नंबर म्हणाले
कुठला
आं
अ नोन नंबर य ते एवढ का लक्ष दिऊस नकू कॉ कनेक्ट झाला ना सप्ला
हा तुम्ही सांगत नंबर म्हणून
एवढे कायचे हटच बस नको बॉल का दाखवला आता खा्री काय म्हणते काय ह्याच्या आध टास्क त्या नंबरवर फोन केलायचा आणि आणि परच करायच एवढंच विचारते हॅलो लावड्या चालू हो फोन मी ठेवतो किशात
ह् तेज
बोललो क आविष बोललो का
हा
तेवढं मनावर कवा घेतलच नाही.
बोलला असला
पैसापके
आता त्यो तो खोटं सांगटलाय? काय वाईट सांगटलाय? मला पण काय माहिती
सोडुतात काय बोलाचं
हलो
व्हय, नाही मला ठेडू नं कायच बोलला नई. मला असं एकच आपलं तुम्ही असं हे करता... केव्हा कुणाला बोललोय का? पगार नई त्यो, म या, तुम्हांना धा किलो पंधरा देतोय मी काय म्हटला माहिते काय कैलास? तुम्ही फोन केल्यामुळे तेन्ना अन् दुसरंच कायतर वाजतंय. या आपल्या ते मंदिचं काय मी आता काम करतोय. ते मेन मालक दंगा कून म्हटलाय, मेन मालक.
आण गड पावसाने घडलेला कंपनन गंडवलाय सगळ्यांना, सकाळी ऊन पडाल्तं. दाखवाल्तं पाऊस नई आय म्हणून यात पात पेत करूला त इवन स्कोर दाखवा लागला. तिला काय पौस पडणार मनून. आज वेळ कमी आय. तो पाॅईंट पौस जास्त आय, तीस टक्के पौस आय मंगळवारी.
मैदान देशी? व्हय. नाही तर उघड्या उघड्या फार. मला जेवढं नुस्कान लागल क नई परव्या, आया यायाया. जरा वरचं बांदला नईस?
अं ते पानी बॉटल.
मारजी झाला सास ज पाला ह कमी के करुमेस जशा हो का चिककल झाला ि आहे चा
येतच का बै असा पोला बाकी सगळी पहि वया्यालाला वया्यालाील पहि ो ते पहिलेच करला गना हगलेार गन न हगली प मत
हम् माग वाेय
र